हॅलो. हॅलो हा काय म्हणालतीस? इंटर्नशिप कस ओडकायचं म्हणलीस?
लिंकडन ला जा आणि तिथ एंटरनशिप आयटी असं फील्ड टाका प्लीज. मग ते तर खाली प्शन आहे त्या म सगळं ड्युरेशन तेन येतय
हम्म आणि ते मला ते पण बघून अगं मला ते पण बघून यायचं होत.
काय?
ते आपलं इथं चालू झालं नाही का? आपल्या इथं चालूते? बिग बाजार जवळ लेनस काच्या व म रील पाठवलं नव्हत.
हा ते वेखर ते लै लाव बाई गं मला पण बघाचं होतं त. जर गेलीस तर बघू नी ग मग म्हणजे मला पण सांग
हम् घेईल मला मला घरातन बैरपडू वाटलं ना काम असल्याशिवाय बाहेर पडता येऊना. बघू तिकड गेलो तर मग बघतो.
बघूनय मला पण तू पाठवलीस कर का लई लांब हाय म्हणून ं अस विचार केल नाही. त झालय.
लांब जर ब महासत्त चौका पर्य बस अस त्याच की.
अगं खुळे इत ना मिस् ्टड पर्यंत चालत जाणार तिथनं महासत्ताला हे न येणार काय माझ हाल होतील
चालत कशाला सायकल घेवुन जायचं स्टँड पर्यंत स्टँड वर सायकल लावायची.
अंग बाई-बाई बाासकी ग सायकल मी दमलोय मला सायकल वापरून.
अगं जॉब साठी म्हणालोय मी, बघ जर चांगला पगार देत असलीत तर येणार नाहीस.
हा मग तसं चांगलं असलं तर येतो की, काय तर हालतू-फालतू आहे, उगाच ते हे हाय ते असलं असल. असल तर नाही बाई.
तसल्यासाठी मी पण जाणार, आणि असल समज एक सा. पाच-सहा हजार जरी असले तरी तीन महिने घरात बसून कोण तुला पाच-सहा हजार देणार आहे.
नाहीच की होय ते पण आहे. स.
मग तेवढं तर होत नाही.
होय. बघ ते बघायचं बघ. हो. कळ कळं.
चौकशी करत तुमी गेलं तीकडं
तेझंस स्क्रीनशॉट होता गं माझं पशी बघाय पाहिेजे फोन करून चौकशी केलो असतो.
फोन फोन नंबर हाय मायती तर जाऊन चऊ कशी करायची.
मग तेच की, म्हणजे पण गेलो असतो मी काय म्हणतोय आपण जेवा भेट नव्या त्या दिवशी जाऊन बघूनेतीस काय?
त्या दिवशी मग मला तिकडे जाऊन आणि इकडे या
म्हणजे असं पण तू बाहेर पडणारचं आहेस पुण्याला जायच्या आधिस सूर जावुनआला पाहिजे
की
तेच की मग, जाऊन याला पाहिजे आ? आवाज कटवालाय तुझा.
हॅलो.
स हा.
अलग
यालाय मला आवाज, यालाय कि.
हा, मग कट काय म्हणाल्या
जाऊन बघून ये मग. खर करालता.
हम्. बी
मग चौकशी करून ये म्हणजे आपण हा.
ग चार ला बंद होते ते चारच्या आधी झा ल क मी त्या दिवशी सकाळ आणि कुरुंदवाडला जाणार आहे.
हा मग तुला आधीच जायला पाहिजे.
हम्म तेच ते बघतो की होत
जर मिळालं तर चांगलंच आहे ग जाऊन करूया.
आणि फक्त मुलांसाठी रिल येऊन किती दिवस झालं फुल बिल्ल झालं असल तर आणि
नाही नाही लगेच नाही होत फूल वगैरे ते.
अ आता काय माहि आता असं पण लई जणांना सुट्टते ती माझी मैत्रीण माहित काय तुला प्रीती सॉरी ऋतुजा ऋतुजाचा अस सुधा आपल्याला एकदा गणपती मंदिरमध्ये भेटलेली आठवल काय? तल
आटवली आटवली तुझी बेस्ट फ्रेंड होती.
हा तियाने अ तिची माहिती. म्र त शिकायला त मत्र सुट्टी पडली पडल्या कुठं सांग. शुब कोून तिकडे येला तर पण दाजा आहे.
आयुष्यपा मग आपल्याला का सांगित सांगत नाही का असलं.
का काय माहत आता का सांगत नाही मी तिला म्हणलो अग
कसं म्हणजे ति न कुठ न
ती मैतना तिला सांगितली म्ह ना त्याने लई आधीपासून ट्राय करायचय मग त्यांना मिळाले असं आता खरं काय खोटं काय.
त्याने ते विचारले.
न सांगितलं तिला.
हा नमज भे तिला काय मैत्रीला विचाराला म्हणजे बघित. कली असते का आपण पण शोधल असतो कणी आपल्याला पण मिळालंच ते.
हा.
कोण नहीत. सगळं तसंच असतंय.
म. आणि तीजा तुझ्या मैत्रिणीना सांग त्याच पुण्याच्या कंपनीत असल बिसल तर सांग म्हणाव.
अग ती आयटीची नाही आहे.
म.
तिन मास कम्युनिकेशन केल्या आणि त्याच्या थ्रू गेल्यात.
वय, माह तिथं रे सेशन आहेय ग बाकी सगळी इत आय टी इंटर्नशिप मिळायचे चान्सेस आहेतच, तिन पण बीएस केल्या खर आयटीतच आहे. बी एस सी सी एस झालय तिचं.
हा म तरी पण तिला मिळाली ना इंटर्नशिप.
होय सांगलीला.
हा मग सांगलीत कोल्हापूरला हाय तेज, तेच ग तर पेमेंट पंधरा हजारा मला अपडाऊन ला किती असं हजार रुपये जात असतील महिन्याला.
हाड हा पंराशे धरून च
हा, वरचे राहिले
असं म्हणली तिनं.
पहिले दोन तीन महिने कुठेच इंटर्नशिपचे पैसे देत नाहीत जर तुम्ही लाईफ प्रोजेक्ट वर काम करत असला तर तुम्हाला पेमेंट चालू होतय.
मग आता तुला काय वाटतय इंटर्नशिप मध्ये त्यानी आपल्याकडन काम तेन करून घेत नसणार आहेत.
अग नाही बाळ पहिल्या स्टार्टिंगला इंटर्नशिपला गेलो कणी एक का दोन महिने काय तर त्यांनी तुमचं तुमचं काम करा म्हणून सांगतात असं तुम्हाला लाईव लाईव्ह प्रोजेक्ट जे चालू असतात ना त्याच काम देत नाहीत.
तुमच तुमच म्हणजे आता ति तिथं जाऊन काय काम करणार आहेस?
काय पण ती भिया सांगालती काय पण करायला लाव त्यात व्हिडओ बघा हे करा अस तस, मग जर लाईव्ह प्रोजेक्ट वर आपन का करत असलो ज्य त्यांच लाइव्ह प्रोजेक्ट असतात. आता प्रोजेक्ट असतातच की लाईव्ह. हेच तेच. त्याच जर काम अस ल. तर त्यांनी पेमेंट देतात. तेज्यात जर आपण केलं तर.
म्हणजे पहिला थोडे दिवस तिने ट्रेन करणार.
हा ट्रेन करतात आता कंपनीत पण कसं असतंय तसच की.
पण जॉईन झाल्यावर पेमेंट चालू होते की ट्रेनिंगचे पण पैसे देत्यात,
मग ते आपण ट्रेनिंग बेसिस वर जातो ना, कंपनीत एखाद्या इंटर्नशिप लागलोय, तर प्रत्येक कंपनीत असं लगेच पेमेंट चालू होत नाही ना, पहिले दोन किंवा तीन महिने आपल्याला फुकट मध्येच करायला लागतय.
होय आणि पुण्यात असं पण आहे, कि इंटर्नशिप मिळालीय तर पहिले स्टार्टफंड देतो देतो देतो मणत्यात दोन तीन महिने काम करून घेतात, पगार द्या म्हणल की जावा घरला म्हणत्यात. दुसऱ्यांना घेत्यात, मी अस पण ऐक माझ्या बहिणी पण पुण्यातल्याच पुण्यातल्या इंटर्नशिपवर तू कधी विश्वास ठेवू नको. अस म्हणालती ती
होयच की मग त्यापेक्षा कोल्हापूर पुण्या साईडच्या हाई होय. आता मला माग कशी मी बघाल तो ना सर्च करालतो तर सबमिटच ते फोन हँगच होऊन बसलं पुढं काहीच जाईनाच ते कोल्हापूरची होती इंटर्नशिप कुठलीही कंपनी किल्लाट का असं काय तर होती बाई त्या कंपनीतन होतं मग त्यांचं बघितलं असत मी करून खरं तर सबमिटच झालं नाही का? मग फोनला चार्जिंग पण नव्हतं म्हणून सोडलं ते म्हणला आता उद्या बघूया.
मला मी पण बघतो काय सर्च करायचं इंटर्नशिप आय टी.
इंटर्नशिप आय टी किंवा सर्च बारला लिंकडीनच्या किंवा की नाही नोकरी डॉट कॉम ला पण भरपूर आहेत अस. ती सांगाल, ती माझी मैत्रिणी इंटर्नशिप नोकरी डॉट कॉमला बघ. मी पण बघतो. नोकरी डॉट कॉम घेऊन बघतो.
ते मॅसेजच येत नाही मला बी.
मला पण सेम आणि त्यांच मी ऍप पण अ इनस्टॉल केलंय खरं मेल लॉग इन आहे माझी आय डी तिथं त्याच मेल येत असतात बघायला पाहिजे.
कॉल पण नाय, मेसेज पण येत्यात लई बाला
बघायला पाहिजे माझ्याकडे इनस्टॉल नाहीयेत. ते
माझ्या
करतो आता उद्या, आता घेतो थोड्या वेळानं.
कसला गं? हम्म. सर्च बघ तुला काय जाणार आणि मला त्याचा कसा काय फोन आलता का नाही. म सकाळी म्हणते मगाशी तिन ते दहा मिनिट बोलायसाठी केलती. तर त्या सांगालते की तेच ये म्हणा कुठल डिकेटीला चौकशी तेन करून आल्या. आपल्याला काय सांगितलं नाही. चौकशी घाट मॅडमकडे चौकशी करून आल्या की डब्ल्यू एस काढलं तर तिला तिथ मिळू शकतय काय आंन्टी तेन बोलायला गेलत्याम्हणा.
हो म.
हम्म म मी कशा व हा हा मी माझं त लई दीवस बोलणच नाही ग मी जरा गावाला असं असता तिला काय सांगू की आम्हाला काय सांगित
व्हय व्हय. ह आपल्याला बघू क त भेटल्यावर सांगत्या काय?
हम्म भेटल बघूया की मला तर आज. ते शिफाच पण सांगितलं ना,
आक्षदाला किती पडले ग.
नव्वद.
हि तर तुझ्यापेक्षा कमीच आहे की.
हम्म ते काय नशिबावर हाय सोड.
तिनं कुठं घेतली घेणार आहे.
ती नाही म्हण ति बाहेरगावाला जाणार हाय कि ती. ती थिथच घेणार हाय.
काय नव काय उपयोग बा अशा पोरींचा आम्हाला मार्क काप
बघ की मला पण दोन मिनंट रागत. एवढं चांगलं पडलं इथ कशाला म्हणून घेत असेल तर नाही म
बघ की कुछ भी या डिकेटीत राहून आयुष्यचा नुकसान म नोकरी काय डिकेटी च शिकवायला लावलीस काय म्हणाली तिला.
तर म जॉब कर.
अग मी असं तर म्हणल असतो तुला. जॉब कुठं करणार आहेस म्हणे.
मॅडमने म्हणल की म जॉब करताना कसं करणार तर म्हणली तेव्हा सुधा जाणार की तेव्हा बहीर पडायलाच लागते मग तेच आता पण डोक्यात ठेवायच जायचं म्हणलो घरात राहिली तर कायच प्रगती होणार नाही.
ते ना घातला सोडून कधी तर जायलाच पाहिजे तर माझी तर मनाची तयारी अजिबात नाही आहे बाहेर जायची कारण मी आता अभ्यास होत नाही असं नाही पण मला भीती आहे. एक प्रकारची म्हणजे आ हा
त